हॅलो.
हां हॅलो.
हा आवाज येतोय.
हा येतय येतय.
हा काय करताय आता?
बसलेय बघा अस काम करत.
हा हा बाळ झोपलंय की, जाग हाय.
आ बाळ झोपलय बघा.
झोपलय किती महिन्याच हाय?
आता एक महिन्याच हाय.
एक महिन्याच हाय व्हय.
व्हय.
पहिल्यांदाच हाय की
होय होय पहिल्यांदा आहे.
मम्मीकडे आलाय आता?
हो मम्मीकडच हाय डिलेव्हरीला आले इथंच.
हा हा. मग बाळ रात्रीच जाग वगैरे असतय की, काय?
हाय थोडं जागतय, थोडं झोपतय, पाहटेच खेळत बसतय.
मुलगा हाय की मुलगी हाय?
मुलगा हाय व्हय.
आता म्हणजे दिवसाच झोपतोय म्हटल्यानंतर, रात्रीच दमवतोय की काय असं म्हणतोय मी?
नाही नाही दिवसाच पण झोपतय, रात्रीच पण झोपतय, एक एकदा दमवतय. पाटेचं तेवढं उठून बसतय, खेळत बसतय.
हा हा म्हणजे त्याची भूक वगैरे भागत्या ना.
होय होय भागतिया
हम्म आता वजन वजन बऱ्यापैकी वाढलं असेल, म त्याच जन्मल्यापासून
हा वाढलय की, एकदम भरपूर वाढलय.
घरी आशाताई पण येत असतील.
होय येतात की, वजन वगैरे घ्यायला आठवड्याला येतात.
आठवड्याला त्यांच्या भेटी असतात ना, त्या दीड महिन्यापर्यंत वजन परत अ टेम्परेचर तुमचा असू दे किंवा त्याचा असू दे चेक करत असतील.
व्हय करतात चेक करतात.
नॉर्मल लेव्हलला असल ना सगळं.
होय सगळं नॉर्मल लेवलला हाय.
ह तुम तुमचं पण सगळं पर्सनल माहिती विचारत असतील.
हॅलो.
तुमची पण सगळी पर्सनली माहिती विचारत असतील, तुम्हाला काय त्रास आहे का वगैरे?
हो सगळी माहिती डिटेल सगळे विचारून घेतात तेनी सगळी इन्फॉर्मेशन लिहून वगैरे घेऊन जातात तेनी
हम्म. म पहिले फक्त डोस तीन दिले असणार. हॉस्पिटल मध्ये. बीसीजी वगैरे.
हो हॉस्पिटलमध्ये झालेत डोस.
बीसी जी हिपॅटायटिस बी वगैरे सगळं दिले असतील.
हो झालेत.
कुठे झाली डिलिव्हरी.
आयजमला झाली डिलेवारी, सरकारी दवाखानेत झाली,
हा हा. पण सरकारचे वॅक्सिनेशन चांगले आहेत हा. म्हणजे प्रायव्हेटला कसं. एकदा फोडलं की ते. परत आपण फ्रीजला स्टोअर करून ठेवतात. पण असर गव्हर्नमेंटच्या तसे नाहीत. तुमच्या समोरच फोडून. तुमच्या समोरच ते डिस्ट्रॉय केले जातात. म्हणजे बाळांना काय अलर्जी होण्याची. काय लक्षणं नाहीत. गाठ वगैरे होण्याची काही लक्षणं नसतात. त्यामुंळ गव्हर्नमेंटच कधी पण चांगलं.
ह. ह. ह.
बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं. बाकी अजून. घरी कोण कोण असते.
घरी आहे की, आम्ही चार जण आहे. मम्मी पप्पा भाऊ मी.
हम्म हम् आणि तिकड सासरी.
सासरी पण तिकडे चार चौघ जण आहे आमी.
हम्म. तुम्ही दोघे. हा हा आणि आता हे बाळ.
आता हे बाळ.
हम्म. बरंय पण म्हणजे,. पहिला मुलगा. बरं झालं. नंतर काय काय होईना. टेन्शन घेण्याची काही गरज नाही.
हके हकट
बरं पडतंय म्हणजे. घरातल्यांना अपेक्षा ही असतेच ना मुलगा अस ते मुलगी असू
नाय. आमच्या तिकडच्यां ना. सगळ्यांना मुलगीची अपेक्षा होती.
हम्म.
सगळ्यांना मुलगी हवी होती. मुलगा झाला.
पण ठीके. म्हणजे जे काय असेल ते असेल. पण अ बा बाळ आणि बाळाची आई. व्यवस्थित असणं महत्त्वाचं.
होय, होय.
बाकी काय. हे होऊन जातय.
होय.
बऱ्यापैकी सगळं. म्हणजे स्वच्छतेशी निगडीत असते. त्यामुळे स्वच्छताही राखून व्यवस्थित आपण राहिल. कि बाळाला पण काही त्रास होणार नाही. आपल्याला पण काय त्रास होणार नाही.
होय.
सगळं काय व्यवस्थित करत गेलो की, गोष्टी सगळ्या सुरळीत हो जातात.
होय.
तर मला वाटतंय त्याच्या दीड महिन्याला. त्याला परत डोस असतील बघा्.
हो आहे. दीड महिन्याचा डोस आहे.
हम्म दीड महिन्यात डोस. परत अडीच. परत साडेपाच. मी स्वतः आशा वकररायनी. म्हणून तुम्हाला एवढ्या डिटेल्स सगयला लागले.
नाही नाही. सांगा सांगा. मला पण माहिती असायला पाहिजे.
तेच की, आता म्हणजे. रोटा म्हणून. एक तोंडातला पाजणारा हे आहे. वक्स म्हणजे डोसेच आहे तो पण. तो आता अबल नाहीये. म्हणजे कोल्हापूर जि्ल्यात आपल्या. पण तो. ज्या वेळेला ही उपलब्ध होईल. त्यावेेळेला असं मोठ असं वॅक्सिनच मोहीम. जस आपलं पल्स पोलिओ असतोय ना. तशी मोठी मोहीम ठेवून करतील ते. केल्यानंतर पण कवर होऊन जाते म्हणजे सगळेच - - आता तुमच्या सोबत जी जी बाळ राहिल्यात ना रोटासाठी ती पण कव्हर होऊन जातील. रोटा व्हायरस म्हणून तो - - एक म्हणजे डोस हाय.
हा.
त्याच्यामध्ये ती बाळ कव्हर करून जाते.
हो काय. हा.
हम्म. आणि परत नऊ महिने कंप्लीट झाल्यानंतर एम आर फर्स्ट म्हणून एक असतयं. तो गोवर पासून वाचवण्यासाठी बाळाला दिला जातो.
हां.
गोवरची जी साात असत्या ना त्याच्यापासून बाळाच रक्षण होतं.
हा. हा.
आणि त्याच वेळेला विटॅमिन ए म्हणून एक पाजलं जातयं म्हणजे जीवनसत्व. अ, अ जीवनसत्व बाळाला.
हा. हा.
दिलं जातयं. तेव्हापासून आपले बाळाचे पूर्ण पाच - - वर्ष होऊपर्यंत आपण वि्हटॅमिन ए सहा -सहा महिन्याला पाजायच असतयं.
हा. हा.
बाळ पूर्ण पाच वर्षाचं होईपर्यंत.
होय काय?
हम्म. बाळाची भूक पण आता वाढली असणार.
होय. थोडं थोडं करून भूक वाढत जाते म्हणत्यात नव्हं.
हम्म. जसं त्याचं वय वाढतंय तसं.
होय.
भुक वाढत जात्या.
होय. होय.
त्याच्यामध्ये - - फरक पण पडत जातोय. वजनामध्ये असू दे, उंचीमध्ये.
होय, होय. पडतोय, पडतोय.
हम्म. बाकी अजून मग अंगणवाडी मगे अ नोंद केलाय ना त्याची?
होय. केली की त्याची नोंद.
तिकडं सासरी केली असणार.
होय. सासरी तिकडं नोंद केल्या अंगणवाडीत.
मग ते मातृवंदनचा म्हणून फॉर्म मिळतोय तो भरलाय ना.
तो फॉर्म भरलायं पण तो बँकेच्या - - काही डिटेल्स कमी पडत होते. त्यामुळं तो फॉर्म अजून राहायला म्हणजे अजून पैसे वगैरे त्याचे काय मिळालं नाहीयेत.
लवकर नाही मिळत ते. बाळ आपलं दीड वर्षाच होईपर्यंत पैसे जमा होत राहतात.
हा.
म्हणजे आता सगळ्या - - हम् बोला.
मग ते पैसे असं एकदम येतात ना काय असं मिळत राहतात?
नाही ते कस पाच हजारचा लाभ असतोय तो. पाच - - हजार मध्ये एकदा तुम्हाला तीन भेटतील आणि एकदा दोन हजार असं पाच हजार ते पूर्ण होऊन जात्या.
हा. हा.
हां. मग ते म्हणजे ज्या वेळेला आपला फॉर्म सबमिशन होतोय त्याच वेळेला ते होणार. पण तुमच्या जर त्या अंगणवाडी सेविकेने तुमचा फॉर्म जर भरला नसला तर तिला पटकन भरून घ्यायला सांगा कारण बाळ आपलं नऊ महिने व्हायच्या आधीच, तो फॉर्म सबमिट झाला पाहिजे.
ठीक आहे हा.
हम्म बाळाचे जर नऊ महिने उलटून गेले, कि तो फॉर्म आपण भरू शकत नाही. त्याला अलाउडच करत नाही ते, केवायसी आपोआप बंद पडते.
माझं ते ह्याज्यामुळच अजून भरलेलं नाही फॉर्म, ते एन पी सी का एन सी बी. काहीतरी करायचं आहे ते अकाउंटला, त्याज्यामुळच त्यो अजून फॉर्म सबमिट झाला नाही.
देऊन ठेवा सगळे डॉक्युमेंट्स तुमचे.
होय डॉक्युमेंट दिले सगळे.
हम्म कारण त्यांना सुद्धा टार्गेट असतय. एवढ्या तेवढे करायला. त्यामुळे ते कंपल्सरी करणं भागच हाय. एवढे दिवस आमच्याकड अशा वर्करकडच होतं ते.
हा हा.
पण, आताच ते अंगणवाडी सेविकांकडे दिले.
होय काय हा.
हम्म. वर्चेवर त्यांच्या कॉन्टॅक्ट म राहायचं. त्यांना विचारत राहायचं, बाबा आता काय करायला पाहिजे आता काय करायला पाहिजे. आता काय न्यू, नवीन स्कीम आल्या काय?
हा हा.
असं. जेवढं तुम्ही त्यांना म्हणजे कॉन्टॅक्ट मध्ये राहणार तेवढं त्यांना वाटणार की, हा बाबा ह्यांचं आपल्याकडे लक्ष हाय आपण आपलं प्रामाणिकपणानं काम केलेलं बरं, असं.
हा हा.
आणि त्याच्यानंतर आता हे दीड महिन्याच्या वजनाच्या भेटी झाल्या तरी, नंतर आणि तीन महिने, सहा महिने, नऊ महिने अशा भेटी तुम्हाला द्यायला येतील. बाळाचं वरचेवर वजन चेक करायला, बाळाला तुम्ही काय भरवतय ते बघायला.
हा हा..
प्रत्येक गोष्टी, हे करायला येतील. पण ते तुमच्या भल्यासाठी चांगला आहे ते, म्हणजे माहिती मिळत राहत्याना आपल्याला. आपल्या बाळासाठी काय चांगलंय काय वाईट हाय ते.
होय होय.
आणि बाळ म्हणजे आपण, पहिल्यापासूनच फुलासारखं जपत असतोय. त्यामुळे त्याच्या बाबतीत जास्तच काळजी घेतलेली जरा बरी असत्या.
होय.
हो ना?
म आता नॉर्मली म्हणजे पहिल्या महिन्याच मुलाच वजन असं किती असायला पाहिजे? अंदाजे.
तुमचं बाळ जन्मल्यानंतर किती महिन्या किती अ -किलोच होतं?
तीन किलोच हुतं.
तीन किलोचं मग ते तुमच्या हातात दिलं त्यावेळेला त्याच एक दोनशे ग्रॅम किवा अडीशे ग्रॅम कमी झाल असणार.
होय होय.
म्हणजे डिस्चार्जच्या वेळेला, तुमच्या.
हा हो.
हा मग तेव्हापासून परत तुम्ही, एक साडेतीन किंवा तीन आठशे पर्यंत त्याच वजन झालं असणार एका महिन्यात. थोडं थोडं, थोडं थोडं वाढत असणार. आणि शिवाय आपल्याला ते आपल्या आश येतात क नाही त्याच्यावरन ते वजन काट्यावरन ते लक्षात येतच राहते. आपलं वजन बाळाचं वजन किती प्रमाणात वाढलं गेले.
होय येतच राहते कळत येते.
कारण त्यांनी तुमच्या समोर तरी वजन शेक करत असतात त्यामु अजून आप लग बाळाची किती ग्रोथ व्हायला पाहिजे आणि आपण किती प्रमाणात दुधाचं प्रमाण वाढवलं पाहिजे हे पण आपल्या लक्षात येते. आपल्या खाण्यातूनच बाळाला सगळ जात असते.
हो होय.
जे काही खात असतोय त्यातून मग तुम्ही अं काय तुम्हाला खायचंय खारी खोबरं वगैरे तुम्हीच खायचं आणि तुमच्या दुधातून बाळाला जाते.
होय होय.
बाला गुट्टी वगैरे असं काही द्यायचं नसते गुट्टी हा प्रकार म्हणजेडळाच्या मेंदवावर परिणाम करत असते.
होळ काला नाही अजून पण त्याला कुठे वैर काय देत नाही आम्ही
हा नका देऊ कारण नंतर ते बाळ असं. सुंदर बाळ असतात ना तशा टाईप म ती बाळ होतात म्हणून नकोच ते
हा हा.
ठीक आहे ओके अजून काहीतरी वाटलं तर मी फोन करेन तुम्हाला
हो चालेल की.